हॅलो, हॅलो,
हॅलो हॅलो, हो हो, येतोय येतोय.
येत येतय ना.
हो हो,
मिनटं.
हा,
मला आवाज येईना ना तुझा.
येतोय का नाही येत म''--''
ह
मला येतय तुमचा तुम् स्पीर ऑन करा ना मग. स्पीकर ऑन करा ना.
काय. हॅलो?
हॅलो?
हॅलो? हा, येतोय आहे ना, आता आवाज? हो, येतोय, येतोय, ठीक आहे, ठीक आहे. आग नाही, मला मी त्याच्यासाठीच- कॉल केला होता तुला, कि ते नाही का?
हा.
तू एक रेसिपी सांगितली होती मला, कशाची होती ती? कोणती भाजी होती ती? आगं म्हटलं, तू एक भाजी बनवली होती बघ, छान झाली होती, ती कशाची होती?
आहो ते मी पुरणपोळ्या आणि आमटी बनवली होती ना, ती आमटी गेली होती आम-
पुरणपोळी झाली होती ती. अ ते मसाला वगैरे, तुम्ही बनवून दिला होता ना?
हो कांदा, लसून, मसाला- तो टाकला होता का? हा म्हणजे पुरणपोळीची आमटी ती हा- हारभरा, हारभरा डाळीची आमटी म्हणते ना ते?
हो, हो, हारभऱ्या डाळीची आमटी.
हो, हो, हो आगं मग ते- खूप छान झाली होती, मग ते मला तेच विचारायचं होतं की त्याला- नाही का, मसाला तू बनवती मिक्सर मधून वाटून किंवा पाट्यावर वाटून- तर तो कसा बनवला होता? म्हणजे काय, काय घातलं होतं त्याच्यामध्ये? हा.
खोबर, लसूण, मिरच्या तुम्ही बनून- घेतलेला तुमच्याकडनं, मसाला धने पावडर वगैरे बनवून घेत- ना तुमच्याकडन
ते टाकलं होत त्याच्यात.
आणि त्याला म्हणजे बनवली कशी आमटी? आमटी बनवली कशी?
आमटी अ बनवली म्हणजे आपणा डाळ उकडून घेतो ना, हसभऱ्याची. हरभऱ्याची डाळ उकडून घेत- ली त्याच पाणी काढलं, साईडला डाळ थोडीशी डा- त्याच्यात- टाकली, मग- खोबरं, लसून, मोहरीची फोडणी दिली कडीपत्ताची.
हा.
सगळे मसाले परत- अ बाकीचे मसाले एकत्र करून त्याला फोडणी दिली.
ओके. फोडणी दिली, मग ते डाळीचं पाणी त्याच्यामध्ये टाकलं.
हो, डाळीचं पाणी त्याच्यात टाकलं.
आणि मसाले सगळे परतून त्याच्यामध्ये टाकले बरोबर, म्हणूनच- एवढी आमटी छान झाली होती आणि पुरणपोळी- त्या म्हणजे हरभऱच्या डळीचीच पुरणपोळी बनवता ना तुम्ही?
हो आणि हाय हे हरभऱ्या डाळीची बनवते मी. हो, मी हरभऱ्या डाळीचीच बनवते पुरणपोळी.
ओके. बरं, बरं, बरं, चालतय आग ते शिकायचं होतं मला, मग म्हटलं- आता आमटी मी नव्ह- ते बनवणार आहे तर म्हंटलं तुला त्याच हे बनावं विचारावं
हा हा हा मग तुम्ही काय करा थोडीशी हारभऱ्याची डाळ घ्या.
हा
ऐकताय ना?
हा बोल ना हो ऐकती मी बोल तु
थोडीशी
हो
तर मग ती धून वगैरे घ्या मग त्याच शिजूस तर त्याला उकळी येऊन द्या नाही का डाळ शिजूस तवर
बरं बरं बरं बरं बरं ठीक आहे. हा अजून काय घालायचं मग शिजून झाल्यावर मग?
आ ते डाळ शिजल्याच्या नंतर अ खाली वाट नाही का खबर आले लसूण. मिरच्या धने पावडर असेल तर धने पावडर नाही का आपण जे तुमच्याकडे मसाले असतात ना आपण बनवतो ना घरी गरम मसाला वगैरे तो हा बा हरभरे ची डाळ फुटाणे ते एकच वाट मिक्सचर करून त्याचं सारण बनवायचं नाही का वाटण
ओके ओके हा बरं चालतंय तसंच करते.
हो जे खोबर आलं लसूणच तडका देऊन बाकीच ते हरभरे
हम्
डाळीच पाणी शिजून घेतलेले असती ना आपण डाळ थोडीशी
हा हो
ते त्याच्याच टाकायचं तशी बनवायची आमटी. आम्ही अशी बनवतो तुम्ही कशी बनवता?
मी अजून खा आता पहिल्यांदा तुझ्या आजची त्या दिवशी खाल्ली ना अ तू दिली होती ना अ ते गुढीपाडव्याला नव्हती का दिली मला म्हणून मला आठवलं म्हटलं तुला कॉल करून रेसिपी विचारावी त्याची म्हणजे नाही का तू कशी बनवती छान झाली होती म मग त्याच्यासाठी म्हटलं मी पण बनवन ना उद्या.
हो आता याला तुम्ही बनवणार आहे का वटपौर्णिमेला बनवणार आहे का तुम्ही?
हो हो आता मुली पण येतील ना मग मुलींसाठी म्हटलं वटपौर्णिमा पण मग ती पुरणपोळी करायची होती मग म्हटलं ति कटाची आमटी म्हणतात ना त्याला. ति कटाची आमटी कशी बनवायची हा कशी बनवायची म्हणून मग म्हण तुला कॉल लावला होता मग म्हटलं आता हिच्याकडूनच सगळी आपली रेसिपी विचारून घ्यावी.
हा हा हा तुमची झाली का वटपौर्णिमे
वड माझी प वटपौर्णिमेची तयारी आ हा आता मुली आल्या की होईल ना मुली आले की हो घेतली ना घेतली तु घेतली का? हो झाला झाला झाला तुला घेतली का नाही साडी?
हो घेतली ना यांनी त्यांना घेऊन गेले होते साडी घ्यायला.
कोणत्या कलरची घेतली मग?
लाल कलरची घेतली.
कोणता कलर, अरे वा एकदम छान. हा छान आहे ना मग ती लाल कलर छान दिसल तुझ्यावर शोभून दिसल ग ती.
हो मग त्यांच्याकडून घेतली खास वटपौर्णिमेसाठी.
नाही नाही काठपदरच घेतली ना काठपदर?
हो काठपदर मधून घेतलीय.
हो आम्ही पण तशाच घेतल्यात मग आपण सगळ्याजणी मिळून जाऊ वड
हो हो आपण जाऊ खूप छान फोटो वगैरे काढू.
हो हो आणि.
एक आपण वट पौर्णिमेचा सण
हो त्याचा आनंद वेगळाच असतो वड पौर्णिमेचा.
हो ते सगळं गावाकडं तर किती छान करत्यात आपल्याला नाही येतं तिकडं एवढंच. छान करतात पण गावाकड खूप छान करतात.
इकडं आता कसं. मोठे मोठे रस्ते झालेत ना ग मग वडाची झाडी एवढे राहिलीच नाही. आता ते पण आपल्याला शोधावं लागणार आहे. वडाचं झाड ह्या वेळेस कारण रस्ते मोठे मोठे झालेत ना. हो गर्दी झालीय खूप ना मग त्या च्यामुळे मग आपल्याला आता वडाचं झाड शोधावंच लागणार आहे.
हो वडाच झाड शोधावं लागन आपल्याला. शोध मोहीम काढाव लागेल वडाच्या झाडासाठी.
हो शोध मोहीम काढाव लागणार. अं शोधलं की की मग एकमेकींना सांगू आपण कारण अ सगळं मिळून जायचंय ना मग सगळं तिथंच जाऊ मग एका ठिकाणी.
हो सगळ्यां मिळून आपण ग्रुप करून जाऊ एकत्र खूप छान वाट ते एकत्र गेल्यावरती नाही का आपण असं.
हा तुझ्या मैत्रिणींना पण सांग. म्हणजे कसं आहे तिथल्या सगळ्या बायका असतील ना. मंग पूजा करायला हे करायला. एकदम छान म्हणजे नाही का आनंद होतो ग.
हो मग सगळ्या गप्पा होतात सगळे एकत्र भेट सगळ्यांच्या वेगवेगळ्या अस म्हणजे प्र ते काल्या गावाकडचं वेगवेगळं असतं ना मग ते सगळं ऐकायला
हो ऐकायला पण हा. आणि प कुणी कुणी नाही का आणि, आंब्याच्या ताट ते ताटामध्ये नाही का सगळं म्हणजे दिवा अ ते सगळं म्हणजे आपलं ओटीचं सामान. ते आंब्यासकट असतं नाही का आता आंब्याचा सीझन आहे तर मग आंब्याचा सकट किती किती ताट, अ फुलांनी भरलेलं हे केलेलं त्याच्यावर रु माल विण खूप छान वाटतात अगं गावाला तर खूप छान म्हणजे हो गावाला तर खूप मजा येते असं म्हणजे सं
हे त्यांना सगळं जमा. म् हणजे ते सगळं छान गाण वगैरे जातात फेर जात ते, गाणे म्हणतात ते. ते परत चवट ते गा लहान म्हणत ते.
हो ह्या वेळेस नक्की करू आपण,
हो ह्या वेळेस आपण पण करू नाही का आपल्या पण गावासारख. त म्हणजे हे करू आपण गा ''--''
गाव्या गावासारखं. त बरोबर बरोबर गावा आ म्हणजे गावाला कस आता ग्रामीण भागामध्ये, अ त्यांना परंपरा माहिती असतात इकड आपल्याला, ह म्हणजे शहरी विभागामध्ये कसं आहे आपल्याला एवढं माहिती नसत. तरी पण आपण आपले आई वडील सासू सासरे.
अ ते आणि ते कस गावाकडल्या जुन्या बायका वगैरे किती छान गाणी परत. ते फेर वगैरे धरतात. फुगडी वगैरे खेळतात टाळ्या वगैरे एकत्र येता''--'' ता ना बायका मग त्यांना सगळ आनंद म्हणजे असं ते साजरा करतात ना. हम्म.
आणि की. ती वडाच्या झाडाची तर किती म्हणजे तो व वटवृक्षच म्हणतात. ना त्याला वट हो आणि वटवृक्षच म्हणतात वडाच्या झाडाला. तो म्हणजे एकदम ऑक्सिजन देण्यासारखा ला लिंबाचं झाड कसं असतं तसं. ते वट वृक्ष असतो त्याला पारंब्या आणि येन ते येन झोके बिके खेळतात. खूप म्हणजे वडाच खरंच उपयोगी येतो. खरं आपण ना एक मोठं झाडच लावायला पाहिजे ते. झाडच लावायला पाहिजेत ह्या वर्षी आपण उप तोच उपक्रम करू. आपण पूजा करायला गेलो ना एक. अ म्हणजे असं प्रत्येकीला आपण वान काय देतो ना तर वडाच झाडाची. अ रोपच द्यायचं.
हो हो, आपण ना हळदी कुंकू करतो ना आपण. ते नाही का करत हळडी कुंकू वगैरे. बचत गटाचे वगैरे नाही का. हा हा हा, त्यावेळेस आपण हे काहीतरी अशी योजना राबवूया.
नक्की नक्की नक्की खरंच हे आयडिया छान आहे खूप. म्हणजे अ सल्ला हा खूप छान आहे की सगळ्यांना म्हणजे. अ वाडाचं झाड तर काही कुणी लावू शकत नाही दरवाज्या समोर खूप मोठा अस''--'' पण सार्वजनिक ए दोन तीन तर लावू शकतो का नाही. म्हणजे बगीचात जाऊन किंवा असं मोकळ. मोकळ मैदान असेल थोडसं.
वगैरे गेले आपण लावूच शकतो ना.
आणि गार्डन मध्ये पण लावू शकतो एका साइड ला सावली खूप. मोठी ती रस्त्याच्या कडेने लावू शकतो हे खूप छान आहे उप ''--'' उपक्रम हा खरंच खूप भारी आहे केलं पाहिजे ते आपण.
हा, ते पण म्हणजे नाही का असं. हा मुलांना पण सांगता येतं ना त्याच आपले लहान मुलं आपण त्यांना काही. कळत नाही ही झाड का लावतात वडाच्या झाडाचे फायदे वगैरे काय त्यांना पण आपणच. सांगू शकतो म्हणजे नाय का त्याची
हो चालतय चालतय.
ते किती घन दात वैगे
मग आता अ भाग्यश्री ठेवू का मग आता? हो चालतय चालतय ठीकए हा हो हो.
हा. म कोण होत?